हॅलो सोनाली ताई काय ग काय नाही म्हटलं काय गणपतीला ठव नाही काय चालू शुट तयारी
कसाने
गणपतीचं आपल्याला आता काही बोलायचंय दहा मिनिटं तुमाला काय माहिती तीला कॉल करते म्हणजे, आपल्या बरोबर टास्क करून घेईल.
हो का.
गीता विषयी नही त मं सण उत्सव हा.
किती तास झाले तुमचे पूर्ण, का नाही झाले.
माझा बोलायचा त्या दुसऱ्या मोबाईलवरून झाला या मोबाईल वरून आता दीदी चां कम्प्लीट करते मी.
हो का मलाही करावे लागतील मग तुम्हाला.
हा. आपल्या आपल्यात पूजा वा तू मी आपण तिघ आहोत ना असं असं एकमेकींना कॉल
तो जो ग्रुप हे त्याच्यात सर्व ऍड आहेत का सर्व कुठल्या कुठल्या ऍड हे
सगळ्या आठीजन म्हणजे कुठल्या कुठल्या गाड्या आहे किती आपल्या गाड्या बी ऍड केल्या किती जमिनी दुसऱ्याका वाटतं मग जिने जिने ऍड करीत. तिला धरू नको मला व्हिडिओ ला टाकलाय. कोणाला. ते सामाजिक कामं बोला चणचोवर बोला असं सागितलं. म ते
हा हा काही वैयतिक बोला बुवा तुम्ही दहामिनट बोलायचं आस
हा दहा मिनट म्हणजे म आपले त्या टास्क होतील आपलेला मार्क भेटतील आस आणि प हजार पंधराशे बी घ्याल पाच पाच बी घ्याल रोज ना दहा व्यक्तीना तर कॉल करायचं तर पंधराशे रुपये टास्क होती का नाय आधी
हा का आन जसा समजा रोजचे नाही झाले दोन तीन दिवसात एखादा झाला तरी मिळेल का का तसं काही नाही
मला म्हण काय ता दहा मेंबर्सला कॉल झालाच पाहिजे आपला असं पंधराशे रुपये पडतील नावावर ह
ह एक दिवसात मग काही वेळेस नाही शक्य राहत ना दहा लोक भेटायला पाहिजे ना परत परत त्याच लोकांना करू शकतो. का नाही तसं काही
नाही नाही नाही निकिता
त्यांनी असं सांगितलं का रे ऍपवालेच पाहिजे ज्यांच्या प्रोपााईल टास्क पूर्ण झाले आहे असेच लोक पाहिजे
वरून नाही का लिंकमध्ये त्यांचं गुगलमध्ये प्रोफाइल पूर्ण केलेली पाहिजे
हो
आणि ॲप डाऊलोड पाहिजे म्हणजे म तो कॉल होतो आपलां आस
हो
मला वाटलं माझ. सोनी अ सुनीता ताई पूजवानी उरकायचा फोन पूजवानी मी बी कोणाचा
दुसऱ्या
म जया म जयान केलेला मी जयाने जायला पंधराशे रुपये मिळाले हा मोहरम च्या दिवशी दहा जणांना कॉल केला म्हणत होती ती
ह जया कोणती
सम मामांची नात हम दहाजणातले काही लगत नाही कुठल्या बी लिंक वाल्याला लागत नाहीत या फाईली कंप्लीट केलत्या आम्ही म त्यांची ती म्हणत्या म्हण अठ्ठावीस पूर्ण टाकले तर
ते बोलायचं बी दहा मिनिटं ना हो दोन पाच मिनिटाचं राहिलं बाजूला पटापटा कॉल केले असते दहा मिनिट
पण कामून असं वाटतं की पहिल्या
अन हा ते हाय बुवा पण मग काय वेळेस मग समोरची व्यक्ती कॉल नाही उचलत ना
बाकीच्यांचं आयात पाहिजे तुला काय
हा घरातल्यांना चालू करून दिला चालेल का नाही का नाही
मग
अच्छा आच्छा
आपल्या
हो हो नंबर वेगवेगळा असतो
मग दोन बहिणी
हो
म्हणजे पुढचे आहे ना पुढचे तेस आज त्यांच्या कॉन्फरन्स बोलली म कॉऑर्डिनेटर राहतस ना ऑनलाईन म्हटलंर काय समजत हा आमचे लोक उघड हॅलो